हॅलो
हा काय करालाय
काय चाललंय की आणि काय हा हा हाय बघा तुमचं
हाय बघा मग जेवण ते ना आवरलं असेल आता
सगळं आवरलं
हो आमचं पण झालंय बघा
हा हा मुले वगैरे लहान आहेत का मोठीे आहेत बाळ.
लहान आहेत बघा आता एकटा पहिलीला हाय जातोय. आणि आता एक सहा महिन्याची मुलगी आहे.
हा हा अव्वा लय लहान ऐकी ग. मग बाळ म्हणजे वेळ भरपूर जातय तुझ्या घरात
होय लहान मुलांच्या सोबत लगेच वेळ जातोय अहो. हो सकाळी उठलं की कळत नाही संध्याकाळ कधी झाल्या.
होय की
हम्म मग काय करताय तुम्ही
काय नाही बघ बाळा. उन्हाळ्याच म्हणजे याच सांडग्या पापडाच अस बिजनेस आहे.
हा.
अ मग आता एप्रिलला जेला माझ्या फेब्रुवारी मध्ये चालू केलत तर ते आता आतापर्यंत जरा चालूच होते जरा ऑर्डर जास्त होत त्यामुळे क नी.
हा.
ते डिस्को सांडग परत होय कुरुड्या झाल. लांबड अ अस हे.
सगळ्या प्रकारचे तुम्ही
होय सगळ्या प्रकारचं होय उडदाचं पापड तिखट सांडगं बाळ. परत त्याच्यातन लाडूच ऑर्डर झालं तर लाडूचा ऑर्डर घेतो परत शिजोरी करून द्यायच अस तर त्यांच ऑर्डर घेतो.
होय.
होय.
चालू हाय की तुमचं पण
भरपूर चालू आहे कसं काय येईल तसं करून देतो बाळ मी ह्याच. नाचण्याच लाडूच ऑर्डर येतय पौष्टिक म्हणून ते मॅडमांना वगैरे होय नाचण्याच लाडूच. ते पण असं भाजून अ जरा असं सौम्य हेच्यावर ठेवून भाजून हे करायचं. आणि परत दळून आणायचं दळून आणल्यानंतर ते तुपात पीठ भाजून घ्यायचं बाळ अस जास्त तूप घालून बेसन ला कसं करतो ग मी तसं ते करायचं. आणि म ते परत थंड करायला ठेवायचं मग ते मिक्सरला अ साखर वाटून घ्यायचं आणि जरा तुपात नाही तरी हे डिंक तळून घ्यायचं झालंस तर अं हे काजू, बदाम, पिस्ता डायफ्रूट हे सगळं जरा, जरा घालाय च तेच्यात आपल्या आवडी नुसार म डिंक तर कम पल्सरी घालायच तेच्यात छान डिंपक डिंक वापरले कीने ती म्हणजे एवढं छान लागतय लय चव म्हणजे व्यवस्थित असं तोंडाला अस नवीन काय तरी वाट तय.
होय ए म्हणजे असं एकदम पौष्टिक पण होतय, आणि टेस्टला पण चांग लाग
हा टेस्टला पण चांगला, आणि पौष्टिक पण दोन्ही पण होतय ते बाळा. आणि टेस्ट छान येत्या त्याची बेसनचे लाडू आणि परत तस च टाळ्याला चिकटते पण हा हे नाई चिकटत हे छान वाटतय असं. मस्त वाटतय होय.
म तेम सगळं मिक्सर लावून त्यामध्ये घालायचं.
ड्रायफ्रूट वरणं असं मोठ कट करून चाकून कट करून टाकायचं बाळ त्याच्यात. अ हा लाडू मध्ये, हा म्हणजे तुपात पीठ भाजून घ्याय च मिक्सरला पीठ लावून घ्यायचं वेलची तेवढं मे अ साखरेत असं बारीक करून घ्याय च आणि थोड असं त एवढंस तूप असतय, त्या तुपात न तरी ते तळून घ्यायचं डिंक पहिला ते फुलत्या तस पो पाकळी फुलल्या वाणी म ते प काढून घ्यायचं तेच तुप तेज्यातच, म्हणजे हे भाजून घ्यायचं, पीठ भाजून घ्यायचं.
हा हा.
हा आणि कट करून असं ड्रायफ्रूट सगळं ब बदाम, काजू, पिस्ता हे सगळ थोडं थोडं घालायचं. आणि ते तळलेलं असं गार झाल्यावर पीठ साखर घालायचं आणि साखर घालायचं एकजू करायच आणि वरण ते ड्रायफ्रूट आणि ते डिंक घालायचं आणि लाडू वळायचं बाळ.
हा हा म ते डिंक ते फुलतंय म्हटला क ने ते बारीक करून घ्यायचं काय मिक्सर ला?
नाई, नाई बारीक नाई करायचं, ते बारीक बारीक, तुकडं बारीक असं जोंधळ्या एवढं असं असत्यात जरा मोठा असत्यात अस हे कर तेलात तळले किते मोठं होते तसच टाकायचं बाळ ते अखंड तसच टाकायचं ते प्रत्येक लाडूवात आलं क ने छान लागतय ते अ एकात दोन येतात एकात तीन येते, तीन येते ते भरपूर, म्हणजे बारीक अस त्यामुळे मोठ झालं कने छान आणि बारीक केलीस की ते कर कर अस दो दातात सापडत नाही ते.
होय होय.
असं छान वाटतय. ते असं एकदम कर्रम करतंय कने त्या खुसखुशीत लागतय तोंडात.
होय म्हणजे पौष्टिक काय लहानपोराणना चांगलं ना.
एकदम एक नंबर बाळा ते व बाळ तीन ला चांगलं च्छल तर लहान पोरांना चांगलं. आणि पोरासनी तर उलट लय चांगलं कारण ते पोरं आंबिल तेन खायला
हा नाही, नाही वोटच आमचं तर कायच खाइत नाही बघा.
हा मग ते काय करायचं, ते लाडू बनून एक लाडू दिलीस, तर एक निवांत होतय होतीस. व म्हणजे खाया पौष्टिक पण गेलं, आणि चांगलं पण लागलं चवीला.
होय, होय चांगलं म्हणजे, छान सांगितला बघा ते लाडूचं. बर ते सांगितला ते बरं झालं म्हणजे काहीतरी नवीन शिकायला पण मिळालं. आणि पोरांच्या तब्येतीच्या बाबतीत पण चांगलं.
ऐकायला मिळालं होय मी आता भर भरपूर जणांना ते लाडू असं शिक्षकांनाच दिले मी ऑर्डर ते घेऊन बा. हो मी ते माझ्या कडनं अर्धा किलो घेतात नाही मी पाचशे रुपयेला अर्धा किलो देतो बा. अर्धा किलो मध्ये चाळीस लाडू होतात होय अर्धा किलो म्हणजे चाळीस लाडू होत्यात बाळ ते होय होय भरपूर त्यात बाळ चाळीस लाडू होतात अर्धा किलो पीठाचं.
होय काय मग तुम्ही करून सगळं तुमचं असलं तर पाचशे रुपये
हा पाचशे रुपये मग त्यांचं साहित्य घेतलं की माझं कर्नोळी दोनशे रुपये घेतो मी मला करून तयार करून द्यायला मी दोेनशे रुपये घेतो आणि त्यांच सगळं असलं म्हणजे त्यांच असलं तर ते द्यामला करून द्यायला मी दोनशे रुपये मजुरी घेतो किलोला मग अर्धा किलो असले की शंभर रुपये घेतो.
हो हा हा हा मग अर्धा किलो ला मग तूप तरी पण अंदाजे किती घालायला लागेल त्याला
अर्धा किलोला एक माप दीड माप तूप लागते बाळ दीड माप तूप लागते. एक ग्लास आणि एक अर्धा ग्लास हा होय जास्त तुप- ह चांगलं लागतात ते दीड माप तूप लागते म्हणजे अर्धा किलो लोणी पाहिजे बघ बाळा घळघळ घळघळीत त्याला
होय होय तूप लागणार आहे कि तेवढं होय हो. मग तुम्ही घेताना लोणीनं असं
ह तूप आमच घरचं असते बाळ माझं घरचच असतय हा अ घरचं असतंय आमचं जनावरं आहेत
हा हा मग तुम्ही घरनं करून देता ते म्हटल्यावर चांगलंच असणार ना घरगु म्हटलं चांगलं असेल जर बेकरीतला बेकरीतलं तेन असलं की हे होत त्याने म्हणजे कधीचं असते काय असते आपल्याला काही माहित नसते
माहित नसते आता माझं जरी ते ऐश्वर्या तेन असं म्हणजे आहेत कि नी तेनी माझ्याजवळ एक लिटर दूध घेतात ती आठ दिवात एक किलो लोणी विकते ती एवढं आमचं म्हणजे म्हसरांचं दूध चांगलं आहे
होय चांगलं आहे घ्या मला मी घरी विचार का आणि जर मला लागलं तर मग मी तुम्हाला फोन करते आणि आमच्या मिस्टरांना लावून देते आणायला
बरं बरं बरं चालतंय सांग बाळ मला करून देत देते मी तुला अह हा हा चालतय झालंय वेळ हां हां चाल